हा आवाज येत आहे ना?, हा
होय, येतय मॅडम.
हा हा, मग तुमचे किती राहिलय म्हणजे
हा माझी इथ पाच कॉल राहिलेलेय मॅडम, दोन टास्क मधले, दहा
हो का, हो हो हो हो. हा मग तुम्ही काय दुपारी वगैरा पण करू शकता. हा म्हणजे त्यांच्या बरोबर मी दोन-तीन कॉल केली होती, कालच संडे होता ना सकाळी, हा आवाज येतोय ना?, हॅलो हॅलो हा आवाज ब्रेक होतंय, तेच तर ना, आता येतय ना.
हो हो हो
हॅलो
हा, आवाज येत तय ना, हॅलो
हो, आता आला हो.
हा, हा तेच तर ना, हम्म.
ते काय म मी अस सांगते अ, काल सकाळी केली होती, संडे होता ना काल.
त्यांच्याशी बोलून घेतलेली होती, पण आता काय ते म्हणजे मला वाटतय की फ्री नाहीये, काय ते मुले वगैरे असतात ना म्हणून त्याच्यामुळे, ते काम वगैरे असतात बघा होमवर्क वगैरे करवायचे तर कच काय हे क नाय.
हम्म, त्यांनला म्हणजे नाईट मधी नसत वेळ त्यांनला. दिवसा तरी ना अ आठच्या नंतर आठ पासून बारापर्यंत बोलतात त्या कॉलवर.
हो का, हम्म हम्म हम्म हम्म. हो पण अ मला मा एक काय माझं, माझं काय फोन खराब झालाय ना तर हे माझ्या मिस्टरचे फोनवर मी काम करते अस आहे. तर ते पण काय क सकाळी-सकाळी जॉबला जातात ना, मग संध्याकाळी येतात. म्हणून ते मा काय हे टाइमिंग, थोडासा, टाइम भेटतोय मी.
हम्म, बरं आहे ना. जेव्हा वेळ मिळाली तेव्हा करायचं म.
हा, तेच ते ना, जेव्हा टाईम मिळेल, म्हणजे कोणी फ्री असतात. कोणी नसतात. काय म्हणजे सगळ्यांचं वेगळं-वेगळं असते ना.
हो ना, आता घरातल्या पण अडी अडचणी असतात. कोणाची मु मूल लहाने, कोणाची सासूबाई च त्रास हे म आस, त्याच्यामुळं हो ना, अन् आता आ पण समजा, जे एकट आहे. तिला काही अडचण नाही आहे. वर बाकीच्याला म्हणजे, पन्नास टक्के महिलांना अडचण असते मॅडम.
हा आस बरोबर सांगितलं तुम्ही, तेच त्याना
आता आमच्याच दोघी मैत तिणी ना, त्यांना म्हणलं, कार्य अँप सुरु करा म्हणलं. म्हण अरे बाप टाइमच मिळत नाही. घरच कधी करायचं. शेताचं कधी करायचं म्हनी, त्याच्यावरून सासूबाईचे ताणे कोण पण, फोन वरच लागेल राहती. हेच करीत नाही. तेच करीत नाही. त्याच्यामूळ नको म्हणेवा, इते कार्यावर बोलणं. म्हणलं, जाऊ दे. काही-काही महिलांची आशी परिस्थिती येय.
हा-हा खूपच असते. आणि म्हणजे सासूबाईंना असं त्यांना वाटत असेल की, हे काय, म्हणजे काय गप्पा मारत असेल. असं. बाकी काही नाही. पण ते आपल्यालाच माहिती असते ना, की कामं करतात आपण.
जे सुशिक्षित मॅडम ती समजून घेती. पण जी आज त्यांनी महिला आहे. तिला काहीच जोर असं नॉलेज नाही आहे. बाहेरच, ती नाही समजून घेऊ शकत.
हो, बरोबर सांगितलं तुम्ही, हा ते आधीच म्हणजे काय, माणूस असच असतात. म्हणजे काय, म्हणजे त्यांना ते की आपलंच सारखंच राहावं. आप आपल्या सारखं ज, उटत बैठ कर, खावं खाणं, पिणं. वेग नाही. पण आता हे करत नाहीय, सगळे असं, हम्म.
धुनी, भांडी करायची, शेतातलं काम करायचं, आणि त्यांना गायी, म्हशी असल्या तर, त्यांना चारा पाणी करायचा. अ म्हणजे ज्यांच्या घरात सासू आहे. त्यांना हाच प्रॉब्लेम आहे. कामाशी काम करायचं, मज त्रिनीला अजिबात बोलायचं नाही. काहीच नाही.
पुढे-पुढे काम दाखवणार आपल्याला, की हे काम कर, ते काम कर, अस कर कसं कर, मला माहित नाही.
तर दुसरं काम रेडीच हाय.
हा, हेच होत काय? माझं बरोबर झालेलं आहे. म्हणून मी सांगतो, मला माहिती आहे.
हो, बरोबर आहे. ज्याला
ना, क लहान मुला मुळे ना, आपल्याला काम काय होत नाहीये. मग काय ते, चिडचिड करतात ना, त्याच्यामुळे काय, हम्म.
माहिती असणार, आपल्याला. अ आपल्या मुलांना सांभाळायचं का? घरच करायचं? का मिस्टरांची सेवा करायची? मग ते जास्तच लोड येऊन जातात.
हा आणि काय सगळ्यांची व वेगळी वेगळी फॉर्मलिटीज असता असं तात. मला हे बनून द्या. मला ते करून द्या. मला अस काम तस काम हे करायच आहे आणि हे मग काय ते पूर्ण दिवस किचन मध्ये आपल्याला वेस्ट होऊन जाते टाइम.
तेच ना. भाजी केली तर, चट णी कौन नाही केली. चटणी केली तर भाजी कौन नाही केली. असं हाय ना. पण ते नाही का आज आज चटणी नाही आहे तर ऍडजस्ट करून घ्यायचं.
ऍडजस्ट करून घ्यायचं नसत. हा तांदूळ ला आपण कुकर लावलं तर असं नाही की बाबा ना मला भाकरी पाहिजेच पाहिजे. दोन दोन भाकरी बनवावच हा असं आहे. म्हणजे काही करावंच लागतो आपल्याला.
हा खिचडी करून गेली. खिचडीनं माझं पोट भरत नाही. मग कर दोन पोळ्या अजून.
हो. वळखायच हा ह हा हा हा ह.
ग्रामीण भागात तर जास्त खिचडी चालतच नाही मॅडम. म्हणजे शेतात कामं करतात माणसं. करा पोळी आणि भाजी.
हम्म हम्म हम्म हो तेच ना हम्ममम. हम्. आपले म्हणजे आता काय आपले ग्रामीण मध्ये काय आहे? कसं आहे? ते वार वगैरे पण आले ना. तर आपल्याला छान वाटतो हे की नाही. म्हणजे असं आपल्या गावात असं वा वाटायचे की हा बाबा काहीतरी तेव्हार येतात. आपले असं वाटतंय. आणि सिटी मध्ये तर काही वाटतच नाही. सगळे आपापले म्हणजे, ते फ्लॅट मध्ये राहतात. त्या आतमध्येच ते काय करतय काय माहित. बाहेर येत नाही.
समजत नाही.
समजतच नाही. तस होऊन जातय. हम्म मग त आपल्या काय थोडंफार फरक पडतेच आपल्याला. आणि आपलं काय शरीरात पण थोडा तरी फरक आहे. तस आपण बघायला गेलो ना. गावी आपल्या गेले ना तर आपली हेल्थ वगैरा आपल्याला म्हणजे सगळं आपल व्यवस्थित असत. आणि सिटीमध्ये आले ना का, आपल्याला खोकला ताप वगैर, काही ना काही द दुखत असणार. गोडे वगैरे दुखणार नाही तर पाये, हात वगैरे दुखणार काही ना काही, पिठ वगैरा दळून आना काय ना काय चालूच असणार. एक ना तर काय म्हणजे म्हणजे लाईफ म्हणजे काय रा म्हणजे सिटीमध्ये राहायचंय म्हणजे एकदम मजबूरन नं राहायचंय.
हो. पण आजकाल मॅडम असं आहे ग्रामीण भागात सुद्धा का मुलगी जर द्यायची असली तर सिटीमध्येच घर पाहिजे. बंगला, गाडी सिटीतच पाहिजे. आता खेड्याला जास्त व्हॅल्यू राहिलेली नाही हाय.
हो हो हम हम ह.
आता समजा मुलीचं लग्न करायचं कोणी काय म्हणतो नको बाई खेड्यामध्ये शेतात जावं लागत. आता सिटीतच पाहिजे. अशी. हा अशी परिस्थिती झालेली आहे खेड्यामध्ये सुद्धा आता.
तेच त्या ना.
हम. आता माझीच मुलगी माझीच मुलगी समजत मी काय विचार करते नको बाई सिटीत पाहिजे तिथं दवाखाने राहतात मोठाले अ सोन्या चांदीचे दुकाने असतात परत मार्केट म आणि खेड्यामध्ये काही काही उपलब्ध नसतना दवाखाने राहत नाही अ गाड्या वगैरे टायमावर मिळत नाही त्या
हम्म हम् हम् हो हो हो हो बरोबर हम्म तेच तर ना हम्म काहीतरी ते बघा आपल्याला काहीतरी चांगला असतो काहीतरी नसतो आपल्याला सगळे एक एकट आपल्याला काही नाहीे प्रगतीमुळे पण तर आपण आता पहिला प्रगती आपली कितके छान होते हे की ना आणि आता काय म्हणजे सगळ्यांचे अ म घर वगैरे फ्लॅट वगैरे बनवले रोड वगैरे बनवले काय सगळ्यांची शेती वगैरे पण केली नाही जनावरे वैगेरे असायचे ते पण कमी झाले हे की नाही त्याच्यामुळे आपल्याला काय बघायला पण भेटत नाही आजकाल आपल्या शरीरात काही स्वस्त पण नाही आपल्याला काही ना काही रोग असाय हेच नाही तर तोडला फरक पडतेच ना असं
नाही आता खेड्यात पण काय झालं मॅडम शेती आहे पण आता कशी स्मार्ट शेती करू लागली लोकं आता हे आमिर खान आहे ना त्यांनी आता पाणी फाउंडेशन एक अ म्हणजे हे आणलेलं आहे आपल्याकडं पाणी फाउंडेशन म्हणून कामही तर त्यांनी असं स्मार्ट शेतीचं हे दाखवलं समजा स्मार्ट शेती कशी करायची तर आता शेतीत सुद्धा परतेक आवजार निघली फवारणी करायला आवजार आहे मण नागरणी कोळपणी म्हणजे हे सगळं शेतातलं महिला नाही करत सगळं आवजाराना करून घेतय आम्ही अस खेड्यामध्ये त्याच्यामुळे आता सुविधा जास्त झालेली शेताची पहिल्यासारखं नाही राहिल आता म्हणजे पहिले खुरपणी करायची तर महिलाच पाहिजे आता काय तन नाशक मारून दिलं का सगळं जे गवत ते वगैरे असतं सगळं जळून जात आणि नंतर तर त्याला कोळप ती नागरनी वखरणी कोळपणी केली सगळं म्हणजे गवत स्वच्छ होऊन जातं आणि माल चांगलं असतं म फवारणी करायची कि आता आमच्या गावात सुद्धा आमच्या गावाच्या बाजूला सोबलगाव म्हणून आहे तर तिथं ड्रोननी फवारणी चालू आहे आता ड्रोन आणलंय महिलानी बचत गटाच्या म तर त्यांनी ड्रोन आणलय आणि ड्रोन द्वारे ते फवारणी करत तळे आहे पूर्णे शेतावर
हो काय हो हा अ आज प्रगत मग त्याच्यामुळे म्हणजे आपलाच फायदा आहे काहीतरी असं आहे
हो आपलंच फायदा हम् म्हणजे शेती शेती करण खूप सोपी झाली पण थोडा पैसा लागतो मॅडम
लै पैसे लागते हो हो पण ते आपल्याला हा लाईफ साठी म्हणजे सेटल आहे की, आपल्याला म्हणजे एक ते आपण पैसे खर्च करायचं, पण ते आपल्याला म्हणजे व्यवस्थित आहे असं आहे. जास्त मेहनत वगैरे नाहीये. हम्म.
एक पट जर पैसा खर्च केला आपण, तर तीन पटी ना आपल्याला पैसे मिळतात त्याचे. पण त्यानुसार ट्रीटमेंट झाली पाहिजे त्याची, डॉक्टर सारखी डॉक्टरची कशी औषध गोळ्या जर आपण वेळेवर घेतलं ना तर बराबर आपली थंडी ताप राहून जाईल, तशी ती शेताच ट्रीटमेंट देऊया. ह आणि प्रशिक्षण काय लांब आला लांब लांब दिल्ली पासून, सर लोक येतात खेड्यामध्ये.
ह, ह, ह, ह.
फाउंडेशनची पाणी फाउंडेशन म्हणून, आता तर देवेंद्र फडणवीस साहेब, अ आमिर खान किरण राव हे सगळं यांचं पूर्ण एक ग्रुपच बनलेलं आहे न ते कामाचं. त्यांची संस्थाचीय दिपाणी फाउंडेशन म्हणल.
हो का हम्म हम्म हम्म.
आता मागे आमिर खानची मिसेस आल्या होत्या, इत किरण राव.
हो हो हो.
हा तर इथं सोबलगावला येऊन सगळं पाहून सगळं म्हणजे शेताची पूर्ण फेरी केली, त्यांनी पाहिलं तर खरंच महिलांना काहीतरी करू शकते म्हणून.
हो काहीतरी करू शकते खरा, बरोबर हम्म चांगलं आहे. हं, हं, हं बोला ना. हम्म मग आपल्याला काय काम मग म तूमी म्हणजे परत उद्या करणार आता.
हा बरं चालेल.
परत मग तुम्ही उद्या फ्री आहा का. नऊ वाजता ठीक आहे. हा ठीकय आता काय माझ आता जो झोपेच टायमिंग झालाय ना मुलांचा. हा सकाळी हा हा. ठीक आहे उद्या करूया आपण. हा हा हा हो.